हा हा बरं हा बोला हा काही अ ठीक आहे मग काय ते प्रेमिक्स व जर मला ऑर्डर करायची असेल तर मघ कसं करायचं. अच्छा समजा,
म्हणजे तुम्हालास घ्यायचं क घ्यायच काय घ्यायचं काय पाहिजे होतं. म्हणजे प्रिमिक्स पाहिजे का, का केक पाहिजे असं-
नाही नाही प्रेमिक्स जो हा आहे ना तो तीनशे रुपये, रुपये किलो म मतेेत
हो हो हो हो हो आयंगर स्टाईल बेकरी हा हा.
हां हां तो तो ती घ्यायचं असेल तर मग कसं मला घरपोच करायल असं
अ तुम्ही म्हणजे कुठे राहता ते?
मी नाशिकला राहते.
नाशिकला का हो हो आम्ही नाशिकला म्हणजे आम्ही, नाशिक ला होमिओपॅथिक हे आहे ना क्लिनिकला येतो ना आम्ही याला आर के वरर येतो बागमार कमलेश. नाही नाही कमलेश बागमार डॉक्टर आहे ना,
अच्छा! अच्छा!
तिंथे येतो अ आर केे वररच आहे बघा.
हा हा हा हा हा माहिती आहे माहती आहे.
हा तिथंच तिथं आलो ना तर मग तेव्हा देऊ शकतील तुम्ही कुठं म्हणजे प्राप पर नाशिक मध्ये तर कुठे राहता.
चिल्ते गावात आलं आम्ही इकडे राहतो सिरकोला. भुजबळ फार्म, हा भुजबळ फार्मला राहतो आम्ही.
हो का ह ह हो मग ते देण्याचच प्रॉब्लेम असेल. मग ते कुरिअर वगैरे विचारावं लागेल मग असं काहीतरी पण पोर्टल नाही हो. हो पोर्टलने आता त्याच विचारायला लागेल मग कारण आज मी हे, अ फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्टच कुरियार कोर्टल गेलेले आहे ना- म्हणजे कुरिअरच घेतलेले जास्त स्पीड पोस्ट ते पण माझी मैत्रिणच करते मी मी करत असं. तेच करते मला काही एवढी गरज नाही पडली त्यांच्यामुळे, नाही तीची बहीण बनवते म्हणे.
हो, का?
ती स्वतः नाही बनवत. ती सेलिंग करते. अ तिचं नाव गौरी दिवाण म्हणूनय. गौरी दिवाण.
अच्छा. नाही मग. गौरी दिवाणला, नाही ओळखत मी.
नाही का? ह, ह, ह. तुम्ही कोणते - कोणते प्रोडक्ट बनवता? ऑर्गॅनिकचे.
हेअर, हेअर - केअर स्किन केअरचे. म्हणजे हेअर म हेअर केअरमध् हे. तेलाची. हो. अ हे
बनवता का तुम्ही?
हो, हेअर ऑइल येत. हेअर ऑइल येतं त्याच्यात. हेअर शॅम्पू, हेअर प्रोडक् तीन पॅक आणि हेअर स्प्रे येतो. ही चार प्रोडक्ट येतात त्याच्यात आणि स् स्किन केअर मध्ये नाईट क्रीम, डे क्रीम. अ परत आप आपले अ फेस - फेस जेल अ नाईट क्रीम मध्ये पण प्रकार येत. त्याच्यामध्ये अकनीवाल्यानला बे गळी. अ पिगमिटेशन वाल्यांना वेगळी. हा. आणि ज्यांना फक्त, ज्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना फक्त डेली यूज ला मॉशचरायझर पाहिजे त्यानला ते म्हणजे ज्याची स्किन जशी असेल तस त्या प्रकारे. हा स्किनवर डीप
आणि तुमच्या क्रीमची रेंज कशी? मग त्याची.
अ माझी, आता समजा, कोणती?
डेली यूज साठीची.
हा, डेली यूजची जि क्रीम आ, फेअरनेससाठी ती ना जी पाहिजे ती, प तीनशे पंचेचाळीस रुपयालाय. ओ पन्ना
तीनशे पंचेचाळीस. पन्नास ग्रॅम. ह, ह. आणि रिझल्ट कसाय तिचा?
रिझ अ माझे ना, सग अ माझे सगळे कस्टमर मला सांगतात का? ताई तुमचे प्रोडक्ट खरच छानय. पण असं, स्पेशल रिव्ह्यू कोणीच देत नाही मला. घेतात माझ्याकडूनच. हा, घेतात माझ्याक कडून पण रिव्ह्यू देत नाही. फक्त असं, मेसेज वगैरे करतात मला. आणि परत कंटिन्यू ऑर्डर राहता म त्यांच्याच. मग त्यांला जर मी बोलले ना, मला असं छान व्हिडिओ वगैरे बनवून पाठवा. तर नाही ते म्हणत तई, नाही आम्हाला वेळ नाही एवडा.
मिळत. आता सध्या ना खरंच ताई, सांगायचं झालं ना, वेळेचच खरं लय खूप प्रॉब्लेमय सगळ्यांना.
हो, नाही. हो. असं झालंय ना, काम क म्हणजे काम कमी आणि अ
ह. असं झालंय. अडकल्यासारखं. म्हणजे काय असं सांगता येत नाही का, आपल्याला खरंच किती कामय का? किती कायय? आपण काय करतो? हेच समजत नाही. असं इतक्यात वेळ जातो. इत त्यात संध्याकाळची वेळ होऊन जाते. इतक्यात पाच- सहा वाजून जातात. संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. मुलं राहता मग. त्यांच्या आता माझं मोठा साविलाय.
मुलांमध्ये, हो न. अच्छा. मुलामध्येच पूर्ण अर्ध दिवस जातो. अर्ध्यात वरती दिवस. म्हणजे, काम डेलीचं काम कमी राहत. पण हे मुलांकडे लक्ष देणं हे करनं ते करनं त्याच्यातच पूर्ण दिवस जा
नाही नाही माझी मय ए मोठी मुलगी आता तेय एफ वाय ला गेली आहे आणि अ मग माझा मुलगा फिफ्थ ला आता मुलगा छोटा आहे मुलगी मोठी आहे मा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
मुलगी आता बी एस सी ला ऍडमिशन घेतलंय तिने एफ वाय ला. हम्म हो हो गॅ एक ते वाडवा मंत्री झालेलाय तो.
हा का नाही आमचं आता माझं कसं झालं मय पहिली मुलगी होती ना मंग दोन वर्षाची होती असंच आम्ही दोन हजार बारा मध्ये आजारी पडलो होतो. म ती एक्सपायर झाली काय समजलंच नाही काय झालेलं ते मग त्याच्यातच खूप टेन्शन मध्येच मग दुसरं मला पाहिजेच मी राहू शकत नव्हते ना म काय आ ता तिला आठ महिने झाले होते नंतर प्रेग्नेन्सी राहिली. त्यानंतर मुलगा झाला आणि मला मुलगीच पाहिजे होती पहिले असं पण मंग तेव्हा काय खूप रडले होते मुलगा झाला म्हणून पण म झाला.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
आणि त्याच्यानंतर मंग त्याला खूप म्हणजे इन्फेक्शन वगैरे व्हायचं कारण मी तेव्हा तो पोटात होता तेव्हा असं मला माहीत नव्हतं ना का रडायचं नस तं खायचं प्यायचं असतं आणि कोणी सांगणार पण नव्हतं हा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळं म त्याच्यावर परिणाम झाला पोषण नाय व्यवस्थित हा मंग तो आजारी पडायचा. त्याला म्हणजे महिन्याला दोन दोन वेळेसा ऍडमिट करावं लागायच. ताप वगैरे व्हॉमिटिंग पोट दुखणं हे त्रास त्रास होते. म आता ठीक आहे बरं आहे आता आता तरी तेरा वर्षांचा होईल आता दहा जुलैला त्याच्यानंतर मग सगळे म्हणायचे होऊ दे होऊ दे होईल मुलगीच होईल मुलगीच मग त्या तो किती आता दहा वर्षाचा होता मग ते होऊन गेलं मग आता तीन वर्षाची
नाही आमचं हे कसं झाला मला हे ना आम्हा मला मुलगीच पाहिजे होती मला पहिली मुलगीच झाली आणि मी नंतर नाही म्हणत होते कारण कसंय अ आहे स पुढे जाऊन आहे ना मुलांचा खर्च वगैरे सगळं म्हणजे ना मी पुढचा विचार करत होते म नाही म्हणायची मी आठ वर्ष झाले कण मग आमच्या घर चे धड ऑपरेशनही करून देत नव्हते आन धड काहीच नाही. ते म्हणायचे नाहींएक होऊ दे तेक होऊदेच एक होऊदेच म होऊ दिले एक पण म ते इतका प्रॉब्लेम झालाय बघ कोणी करायला येत नाही सगळं आपल्यालाच करावं लागतं.
हो मग तसंच असतं ना कोणी नाही येत असंय सगळे म्हणतात आता माझी सासू मा माझी मम्मी म्हणायची पण मम्मीनी केलं माझं सासू तर काही काहीच उपयोगाची नाही सासू काहीच नाही केलं का आणि त्या करती पण नाही कधी.
हो तेच ना करायला सांभा करायचं आपल्याला राहतं ना आपण विचार करायला पाहिजे आपण विचार करतो पण घरच्यान पुढे काही चाल‌त नाही आपलं.
काहीच नाही चालत आपलं म्हणजे पूर्ण जाम होऊन जातं आपली कॅपॅसिटी नाही राहतंसी.
म आता मस्त आहे एक मुलगी आज ती नसती तिला जे पाहिजे ते सगळं पुरवता आलं असत ना.
हो नाही पण असं म्हणत म्हणता पण मंग जोडीला जोडी पाहिजे ते पण छान वाटत असं एक नाही का त्याला एक जोडी, आता तिला एक जोडी
तसं इमोशनल विचार केला तर तसा पण आहे पण म तर प्रॅक्टिकल विचार केला तर मुला तिचं शिक्षण पुढे जाऊन तिच्या पायावर उभं राय तिची ती उभी राहिली तरी तिचं आयुष्य जा जाईल ना हे असं असं आता किती कॉम्प्रमाइज करावं लागते तर दोघांसाठी आम्हाला आज आम्हाला स्वतःला पण आणि त्यांना पण करावं लागतं
त्यांना पण करावं लागत अजस्टमेंट करावंच लागते आमचं तेच आहे मग प्रॉब्लेम आपल्याला पाहिजे ते आपण पैशांच्या याच्यामुळ घेता येत नाही आपल्याला असं आहे. अस प्रॉब्लेम होतो‌ कधी कधी, हम्म कमी पडत महाग आहे आता तर खूपच वाढत चाललंय.
आणि चांगले चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घ्यायचं म्हटल्यावर पैसा पण लागतो.
पैसे जास्त लागत हो मग आता पैशाशिवाय काहीच नाही शिक्षणासाठी आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं.
आता नुसती शिक्षण
वर्षाला लागतं ना. कॉन्व्हेंट ला आहे का तुमचे दोघं पण?
अह माझी कॉन कॉन्व्हेंटला नाही आहे माझी सी बी एस सी तिलाच होते हम्म पण आता कसं झालं अह प्रायव्हेट स्कूल आहे ना म अह एक लाख रुपयेे तर ते लानेचीच फी वर्षाची नुसती.
बापरे, नाही तस माझ कस आहे मी सेम इंग्लिशला दोन वर्ष मी हे केलेलं आहे. आणि नंतर मग
कॉल येतोय वाटत.
दोन वर्ष मी अह दोन वर्ष नाही का मी त्यांना इंग्लिश मिडियमला टाकलेले आणि नंतर मग फस्टपासून अह आपलं सेम इंग्लिशला. आता हिला पण तसच करणार आहे हा, दोन वर्ष आपलं ज्युनियर के जी आणि सिनियर के जी करून घ्यायची नंतर मग सेम इंग्लिशला टाकून द्यायचं असं. अभिनवला च इथं जवळ आणि शाळा पण चांगली म्हणजे कसं इंग्लिश पण पक्क होतं आणि मराठी पण पक्क होतं. तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना ना मराठीच खूप प्रॉब्लेम होतो माहितीय का नापास होऊ जात म बाजूला अस होतय.
हम्म पण मराठीच करून घेता मुलं.
करत पण तरी जोड शब्द वगैरे ते ना खूप प्रॉब्लेम होतो काही ना.
नाही नाही. ते काय होतं नंतर त्यांना जेव्हा समजायला लागतं ना पाचवी सहावी सातवीला गेल्यावर
बरोबर करतात ते त्यांचे त्यांचे. आपोआप म्हणजे त्यांनालाच ते नॉलेज यायला सुरुवात होती का नाही हे अस आहे हे असं आपलं शिकवायचं.
काही ना होतं आहो काही करता पण काहींना लय प्रॉब्लेम होतो आता माझी पुतणी आहे ना. तिला नाही येत मराठीचा लय प्रॉब्लेम होत जोड शब्दांचा लय प्रॉब्लेम आहे तिचा त्याच्यामुळे मग मार्क खूप त्या मराठीमध्ये कमी पडत हिंदी मराठीमध्ये अस आहे. ती पण सहावीलाच अस आहे आता. असं प्रॉब्लेमये त्याच्यामुळ म असं वाटत बरय ते इंग्लिश मिडियमच ए सॉरी
मराठी पण आता तिला सगळं इंग्लिशचय त्याच्यामुळ तिला मराठीचं काहीच म्हणजे क
हा हा हा नाही नंतरून गरज नाही पडत म. मराठीची नंतर एकदा डिप्लोमा, डिग्री तिकडे गेलं का तिथं मराठी नसतच नाही का.
नाही सगळं इंग्लिशच असतं ना. असं उलट मराठी मीडियमच्या मराठीच्या मुलांना प्रॉब्लेम येतो हो हो चालेल चालेल बाय.